हो येत आहे ना
येतोय तेच मी आपण ठरवत होतो ना की लहान मुलांनमध्ये सध्या स्क्रीन टाइम खूप वाढलाय आणि मोठ्यांमध्ये पण वाढलाय खर तर फक्त लहान मुलांना दोष देण्यात अर्थ नाहीय मोठे पण तेच करतात मग तुम्ही तुमच्या बाळाचा स्क्रीन टाइम कसा मॅनेज करता
खर तर मोठ्यांचं बघूनच लहान वागायला लागलेत त्यामुळे त्यांना एक त्यांना दोष देऊन तर उपयोगच नाही त्यांच्या समोर आपल्यालाच जेवढं कमी करता येईल स्क्रीन टाइम ते आपल्यालाच फॉल करतात कारण की
बरोबर आहे पण काय होतं अ बाहेर ना घरात आई असली ना तर ती एवढं बघत नाही कारण की तिला खूप काम असतात मग ती बाळाला बघत असते हे करत असते मग ती पण कधीतरी फर्स्टेत होते आणि आई देते फोन थोडा वेळ होई क न पण जेव्हा वडील किंवा बाकीची एकदम मोठी वृद्ध माणसं घरात असतात ना आणि ते सगळं फोनवर बघत असतात. त्यात बातम्या बघतात जोरा जोरात रील बघतात मग तेव्हा त्यांच पण असं इच्छा होते कसं करताय म्हणजे माझी पण मुलगी आहे आणि ती आधी नव्हती जेवढं बघ जेवढं ती आता शाळेत जाते तर तिला जास्त स्क्रीनवरर काय काय वेगवेेगळं बघायचं असतं मग ते टॅब घेते मग फोन घेते मग आता फोन नाही तर मध्येच टीव्ही घेते म्हणजे ती तीन वेगवेगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या पद्धतीने बघते तर तुम्हाला वाटतय काय परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत असेल घरात वाढण्यावर होत असेल
नक्कीच होतोच कारण की लहान मुलांचे डोळे खूप कोवळे असता. आणि ते कस त्यामध्ये त्यांना कळत नाही की आपण किती वेळ बघतोय त्यांना एकदा सवय लागली ना ते तासन तास बघायला सुद्धा तयार असतात.
खरे आणि आता तर जेवता ना सुद्धा अ खूप मुलं जेवताना पण त्यांच्या समोर जर स्क्रीन नाही दिली मोबाईल नाही ठेवला तर जेवत पण नाही आहे त
हो ना पण ते जेवण त्यांच्या अंगी पण लागत नाही ते फक्त खातय खात ते काय खाताय ते पण त्यांना कळत नाही आणि किती प्रमाणात खाताये ते ही कळत नाही त्यांना
आणि आईला फक्त आनंद ह्याच्यातच असतो की मूल खाते
हो
खूप आया तेवढ्या हे पण नसतात की अरे आपण कसं खाऊन घालतोय फक्त फोनमुळे पण ती पण थक थकलेली असती घरात एकटीच असते त्यामुळे बाकीच्यांचा जर सहभाग वाढला ना तर मला असं वाटतं स्क्रीन मधन थोडस वेळ मिळेल आणि आपल्याकडे असं म्हणतात की आपण जेवतोय त्या पदार्थन पदार्थांची कनेक्ट होऊन ते जेवले पाहिजे कि आपण स्वयंपाक करतोय तर त्या अन्नाची चव कशी आहे काय हळूहळू चावून चावून त्याचा सगळं नी का आनंद घेऊन खाल्ल पाहिजे असं आपली संस्कृती सांगते पण आजकाल एक्झॅक्टली त्याच्या विरोधात होतय तुम्हाला हाच त्रास जाणवतोय का
हो पण मी आता सध्या असं करतीये की तिला ना अ टायमिंग ठरवून दिलेला आहे तू दहाच मिनिट बघू शकते असं आणि नंतर दहा मिनिट झाल्यानंतर मी बळजबरी मोबाईल घेऊन टाकते मग तिकडे ती रडली तरी चालेल थोडस स्ट्रिक्ट वागलं ना तरच होतंय असं मला वाटतंय
पण आता ती लहान असेल माझी मुलगी मोठी आहे जरा आम्ही तिला खूप खुुपदा सांगतो प्रेमाने कारण की आम्हाला शाळेत असं सांगितलंय कि तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती ते करू शकत तुम्ही त्यांना ओरडू नाही शकत तुम्ही मारू नाही शकत फक्त आणि फक्त प्रेमाने
नाही त्यांना ना डायवर्ट करायचं म्हणजे मी आता माझी मुलगी लहान त्याच्यामुळे करता येतं तिला
मी म्हणते ना की लहान पुरी लहान असतात तेव्हा त्यांना सांभाळण जरा बरं पडतं ण मोठ्यापणी आणि एक माझा अनुभव असा आहे की शाळेमध्ये जर टी व्ही वर येणारे वेगवेगळे कार्टून कॅरेक्टर असु दे किंवा आता केप ऑफ स्टार कोरियन सिरीज आणि हेत खूप फेमस होते लहान मुलांमध्ये तर जर शाळेमध्ये त्याची चर्चा झाली ना की घरी येऊन मी मला कस ते माहिती नाहीे आणि मला बघायच तर बाहेर हा बाहेर मुलं जातात जास्त तर त्यांना अजून माहिती पडती वेगवेगळ्या गोष्टी किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त मोठ्या बहिणींकडे जातात ज्या मोठ्या आहेत खूप तर त्यांना तिथून वेगवेगळी गाणी मिळतात मग त्याच्यावर नाचाय असं खूप काय काय फोनच्या बाबतीत होतय आणि खूप सहज उपलब्ध होतात तर म्हणजे घरातलेच आणि माझा अनुभव असा आहे की घरातलाच एक व्यक्ती नाही म्हणतो आणि दुसरा व्याक्ती म्हणतो हा ठीक आहे घे
हो असंच होत ते काय झालंय आ आज कारण कोणी ऍक्टिव्ह राहायला मोठे लोक पण तयार आहे आधी कसं होतं की ल मुलांोबत खेळायला तयार असल्या शिवाय ऍटलिस्ट क्रिकेट किंवा मग असे जे फिजिकल गेम आहे ते खेळाय कयला असायचे आता कसं सर्व मोठ लोकतातमुळे आ ज नाही ब तर बाातचीितऊ मोबाईल
आणि मग आई इथं प्रॉब्लेम ठरते की आई अशीच आहे मी तुला देतो खेळाला चल आपण दोघे बघू एकत्र रीलीलस आणि मग अस असं वाटतं की चुकीची. आई आपल्याला बघू देत नाही मग हळूहळू तेच म्हणत राहत तर मग आई जे सांगल ते सगळं चुकीचं आहे. असं होऊन जात. आणि मग ह्याच्यामुळे आईंना त्रास होतो. हा तेच ना. आणि मग ते स्क्रीन बघितलाच जातो जास्त. मला तुम्ही हच्यावर काय म्हणजे अजून काय उपाय करायचे विचारात आहात?
म आमच्या इथे कॉलनीमध्ये एक एक मॅडम आहेत. त्यांनी काउन्सलिंग सारखं घेतलं होत. त्यांनी त्याच्यामध्ये मोबाईलचे जे साईड इफेक्ट आहेत ना? ते लहान मुलांना ऍक्टिंग थ्रू दाखवलं होत म्हणजे जे करून मु कि बघ आपण असं केल्यानंतर काय होऊ शकतं असं. जे आपण बोलून सांगतो ना त्यांना, ते त्यांना आवडत पण नाही आणि कळत पण नाही. तर त्यांनी असं एक असं प्रोग्रॅम ठेवलं होता. त्याच्यामध्ये जसं नाटक करतो ना आपण तसे नाटकाचे पार्टस बनवले होते. लहान मुलांनाच ऍक्टिंग करायला दिलेली होती त्यांनी. तर मग त्यांनी तसा प्रोग्राम करून घेतलेला होता. मग त्याचा खूप फायदा झाला, की मुलांना व्हज्युअली बघून कळतय की आपल्या डोळ्यांना किती त्रास होतो. आपल्या मानसिकतेवर किती त्रास होतो. आणि आपण कस ऍक्टिव्ह राहत नाही. मुलं कसं लेझी बनत चालता, तर ते कसं होत? आणि तेच आपण क्रिकेट वगैरे खेळल्यानंतर किती आनंद असतो कि आपण सर्व मिळून खेळतोय, तर तो एक वेगळाच आनंद असतो. त्याचे सर्व फायदे त्यांनी समजून सांगितले.
त्याचा एक फायदा खूप मोठा झाला होता.
बरं. हो मी मध्ये बघितलं होत रिल्स, की मुलां शाळे वर्गात मुलांना बसवलंय आणि मोठा कोणत्या त्यांच्या ताई मॅडम येतात. आणि त्यांच्या डोळ्यांना अस कापूस लावलेला असतो, त्याला पट पट्टी लावलेली असती. होय.
हम, करू शकतो आपण त्यांना म्हणजे कसं, कॉलनी जर असली ना तर कॉलनीतले सर्व मिळून करू शकतो. असं काहीतरी प्रोग्राम. म्हणजे कसं कॉलनीमध्येध्ये भरपूर लहान लहान मुलं असतात. एकाच आपल्या एकाला सांगून उपयोग नाही. कारण की कसं होतं. शेजारचे जरी असले ना आपण रागवतोय सर्व करतोय. त्यांना समजावून सांगतोय. पण शेजारच्याच्या हातात बघितले का मग तेच पाहिजे असतं. साधं शेजारच्या मुलाच्या हातात चॉकलेट बघितलं तरी तेच चॉकलेट पाहिजे असत. असं होऊन जात.
पण आमच्या इथे हा विशू आहे की आमच्या इथे लहान मुलंच नाहीयेत. आमच्या हो फक्त दोघं तिघं आहेत. आणि बाकीचे दोन मुलं आहेत. त्यामुळे त्यांचं ते क्रिकेट खेळणं वगैरे ते छोटी मुलं असली तरी ते मोठ्या मुला बरोबर ते मिक्स होऊन जातात. मुलींच तस होत नाही. त्यांना त्यांच्यासारखं ग्रुप पाहिजे मग भातुकली खेळायला पाहिजे आणि मग तसं नाही झालं तर मग आपल्याला खूपदा कळतं हमकि नाही का हे नाही करायला किंवा तिला आपण असं वेगवेगळ्या गोष्टी करू पण लहान मुलांच असं असत की त्यांच्याबरोबर तिथे बसायला पाहिजे आपण करत खेळणं असू दे किं काय पण तर तेव्हा मला वाटतं की वेळ तो कमी पडतो किंवा एनर्जी कमी पडते आईची कारण की सगळं आईवर असतं घरातलं काम मुलाला शिस्त लावण मग त्यांचा स्क्रीन टाइम आता मॅनेज करा आणि आता झालंय असं झालंय की बाबा लोक किंवा बाकीचे कोणी घरी आली की त्यांना स्वतःला रिलॅक्स म्हणजे काय तर फोन घेऊन बसा रीकाम आहे
तेच होतंय आणि असं पण होऊन जात कि मग आपण रागवलं की आपण मोठ्यांना पण जास्त काही बोलू शकत नाही त्यांनाही सहण होत नाही
रीकाम आहे
कि आपल्या घरातली सून वगैरे बोलते ते असं सर्वाकडून कोंडी होऊन जाते आपलीच
हो आणि त्यांचा नंबर म्हणजे आता तर किती मुलांना चष्मे लागतय किती किती अडचणी होतात
शेजारी तर एवढी लहान मुलगी तिला एवढं मोठ मोठे भिंगाचे चष्मे लागलेता आत्ताच प्लस मध्ये नंबर गेलाय तिचा का तर ती मोबाईल नव्हती बघत पण टी व्ही इतकी जवळून बघायची कि बस कधी म्हणजे आपण जस मोबाईल बघतो तस
अरे बापरे तेच ना एकतर ते बाहेर नाही जाते त्यांना विटॅमिन डी मिळत नाही बरेच जे बाहेर खेळ मातीत खेळल्यावर जे काही हे होत तुमचं काय इम्युनिटी पॉवर वाढते ते काहीच नाही होते आणि त्यात त्या स्क्रीनमुळे स्क्रीन मुळे ते काय म्हणतात आपण त्यांच्या मानसिकतेवर पण परिणाम होतो फक्त शरीरावरच नाही रीकाम आहे ते ऍडजस्ट नाही करू शकत बाहेरच्या मुलांबरोबर मध्ये
आणि कसं मुलं आहे ना अजून एक मला प्रॉब्लेम जाणवला की एकल कोंडी म्हणता ना एकखलखुरे तसे बनून गेलेले ते कोणामध्येच मिक्स होत नाही बाहेरची जर पाहुणी आली ना त्यांच्यासोबत लहान मुलं असले तरी ते त्यांच्यासोबत खेळायला सुद्धा नक् करेदेउ
बरोबर बरोबर त्यांना
कोपरा धरून बसता आणि बस त्यांचं त्यांचं चालू कोणत्या वस्तूला पण हात लावू देत नाही की काहीच नाही
बरोबर आहे मजा होते ह्याच्यामध्ये नाही का आणि स्क्रीन म्हणजे युट्यूब वगैरे युट्यूब ममध्येध्ये वगैरे ना की लोक त्या लहान मुलांनाच खूप इमोशनल बनवलं जातं कि तुम्ही तुमच्या आईवर प्रेम करत असाल तर आमच अ काय युट्यूब चल फॉलो करा तुम्ही भारत मातेच्या बाजूने असाल तर कमेंट करा मला वात त्यांनी आपल्या घरच्यांपेक्षा पण युट्यूब वर जे कंटेंट क्रिएट करतातना त्यांनी लहान मुलांची मानसिकता खूप नीट ओळखली
हम्म
आणि ते त्या त्याचाच फायदा घेतात
बरोबर आहे
चाले ना आपलं खूपच चांगलं बोलणं झालं इंटरेस्टिंग झालं आणि बरेच आपले मुद्दे एकसारखे पण आहेत
तुम्हाला आमच्या कॉलनीमध्ये परत अस काही प्रोग्राम असला तर मी नक्की कळवेन म्हणजे कसं तुमच्या बाळाला पण आणून आपण एकदा दाखवू शकतो तर एवढंच त्याला पण चेंज आणि तुम्ही कसं आमच्या घरापासून जवळच राहता त्यामुळे तुम्ही पण येऊ शकता एखादा दिवस एखादा तास हॅलो हॅलो हम् हा